हॅलो अग ते ऐकतो की थांब जरा पाच झाल्यावर का नाही पाच येतात अ गं
हे बाई काय नी काय डोक
होय ते मी बघितलं आज ते लास्ट करून एक कॉल शेश्वर राणी फार ती आल्यात ते कॉल अग दहा आल्यात आता
म्हणजे तू झा पाच सबमिट के दिल्यास नव्ह हा हा म्हण आता फक्त पाच झालाय व्हय अग म काहीतरी का नाही दोन हजार अमाऊंट आहे का नाही त्यामुळेनी वीस कॉल देणारेत वाढतं ग
होय तुझे कि ते झाले आता
आता मी तुस तिसरा लावाले आंजीला पहिला लावलेलो. ते अपडेट केल नव्हतो मी आणि तिचा कॉल कट केल्यानंतर ते मला फॉर्म म म नाही लावल अजुन म्हणजे ती बा घरला गेल्याय वाटत गत ना म ती मला म्हणली की त्या अपडेट कराय लाग त्याशिवाय होत नाही मग बसून आता अपडेट केल म्हनतना म्हंटले की, लाव्यात थांबा इथं दोन ते असं कोणाच्या पण फोन वर इन्स्टॉल करून चालतय. अस केल तर ते मला माहित नव्हत मी आमच्या दोन् च्या फोन वर इन्स्टॉल करत आता
ती नीकितान सुमा हाय बघ तीला पण मी केलतो लास्ट कॉल त्यो ती म्हनली अग ते रेकॉर्डिंग होतय तेना असच थोडीच पैसे देणार हाईत तेला आपल्या काय बोललय ते बघणार मग त्याच्यावर तेनि ठरवणार. अस म्हटले बाई ते
का डकार पडलय आणि एवढ्याच घनांच वीस कॉल कधी चेक करणार आहेत त्याने आम्हाला जाऊ दे वीस पाच केलोय पाच पाचशे पाठवा म्हणा पुढचं तुमच तुम्ही कराव ना मग काय तर हा बायले एक टेन्शन न पण व्हायली असेल.. का आणजी त्याच काय दहा मिनिटाच वलत तवडतो बाई
हो व्हय
बघुया थांब कट करून बघतो. चालती ठेऊ? हा मी कट करतो थांब उद्या येत नाहीसा. काय झडती का बाई या ह